हा हॅलो
हा असं एकट्यासनीच केले चालतय हे चारुण असं
चालते के फक्त चार वेळ चार पाच चारच्या पुढं जायचं नाही ना
हा हा म्हणजे एकट्या हे नसेच केलेलं चालते काय म्हणाले
तेच सांगलंय चालते
हा हा हा
वेळ भेटत नाही ना म नंतर असं होते ना बघितलं ना काय तर काय तर प्रॉब्लेम येत तमाणून
आज एक दिवसच काय असं मग आज चार वेळा लावायच झालं मग टस लावायचं हा हा हा हा
एकच दिवस
हा हां मग तथून दुसरे असत
ह हम्म हम्म
हम् हम हम् लावायचं र अघडच म्हणजे व्यवस्थित एक जण बोलतय एक जण हे होतात
होय ते तेच मी सांगाल त न मगाशी तुम्हाला आता सांगायचं म्हणजे हा म्हणून म्हंटलं
पाहिजे म्हणजे असं आता ओळख नसल तर पण हेच ख्यावलंच पाहिजे
होय की आता ओळख करून घ्यायची त्यासाठी
पडले म्हटल्यावरर
हो होय
अ
व वेळ वेळ पण काढायला पाहिजे आता काही विनाकारण कोण करत नाही ना होय मी हा होय म्हणूनच की नाहीतर इथ ना पुोढं काय मग कोण ओळख खेकत
होय तेच लावायचंयचं म्हटलं कोणाल तर खरं काय ते
मी दोन दिवस घालवले तसे दोन दिवस गेले वाया आता तिसऱ्या दिवशी म्हंटलं आज काय पण होऊ दे करायचंच
अ ह
म्हनुज
मग तेच काल म्ह ण अलो आवाज ना म्हणताना मग तुम्हाला विचारलो फ्री आहे मग स तिने आश्र तिने म्हटली त ते एक्झ कोणाला त तर लावा का म्हणजे एकच कॉलचं हे होतं काल संप चालत ना ते हा म लावा म्हणाल त्या मग म्हटलं सासूंचं पण हे केलं नाही मग त्यांना लावलो घरातल्या घरात ह
होय म्हंटलेत त्यानी ओळखीच्या अन्ना लावा म्हणून
होय खरं हे तर कला पाहिजेी व्यवस्था ओळखीच त कोण ओळखीच असत
जास्त कोण ओळखीच असणार आहे आपल्या एक दोन म्हणजे लय झालं तीस कॉलेज ना
होय होय
मग ते जास्ती एवढं तीस म्हटल्यानंतर जास्तीच की
हो
आणि तुम्हाला कुठला सण आवडतोय
सोनव
ह
दिवा्हायचं
दिवाळीचं होय फर भ फडराळ वगैरे असत का भरपूर होण्या क नाही दिवाळी तिकड मग मोठ्या नसत्या काय तुमच्या इकडं
हो होय असते की मोठा नसते गणपती ते हम्म दिवाळी पंचमीला तुमच मोठा असल्यावर तर
नाही आमच्या इथं का नाही आ यात्राच मोठ्या नसत आमच्या हलसिदनाथची यात्रा असते्या भागणूक वगैरे सांगतात बघा तुम्ही ऐकलय काय भाकणूक असते आ हा ते आमचा ते गाव आहे आमचं ते देवाची भाकणूक असते तिकड भरपूर लोक असतात आपले लांबून येतात लोक देवाच्या या पाया पडयला म त्यामुळे हथ बाकीचे सण जास्त साजरे कराय बघत नाहीत लोक फक्त यात्राच भरपूर मोटेन करतात
हम्म
मग यात्रेला सगळे पाहुण वगैरे सांगतात
हा हा म्हणजे कर्नाटकला पंचमीच असते म्हणतात ना
मग हे काय प्रॉपर आमचं काय नाही असं एकदम अ कर्नाटकात येत नाही बाॉंड्री आहे कोगनोळी बाॉंड्री
स
म मीमाण आपलं आता बघू विचारवी असतानाचं तुमच्या काय काय असते काय सण भरपूर एकेकांच्या इकडे सणाच भरपूर महत्त्वाच हे असते
होय होय बोलून न की
मग यात्रा झाल्यानंतर
हा मग हेच यात्रा असते वर्षाच
होय वर्षात नाही दसरा झाल्यानंतर पाच दिवसांनी येत्या
हा हा ह
बॅकग्रांड लावा गेला ना जरा बाहेर वा म्हणजे हे होते ना
हा
अरे पाड
ह ह ह काेत
हम
जु
ते रेकॉर्डेड करताना रेकॉर्डिंग हे करायचं आहे ना
हा हा लिहायचं ते कुठे करायचं
ते लिहायला नंतर ना येतय पुढं टास्क
नंतर अजून आता आल नाही का ते हा
हेच रेकॉर्ड्यांंग देतो ना
ह हा हा मग ते काय मी पण विचारलो नाही त्या नसताहीच नाही विचारलं पाहिजे
बॅकग्राउंड वगैरे हे पाहिजे एकदम क्लिअर बॅकग्राउंड ला आवाज नक प सांगितले ना त्यांनी
हा हा
म्हणून मी मुली वगैरे शाळेला गेल्यावरच चालू केलंय त्या मुलींनी सगळं बोल मध मधी हो म्हंतू दुप तीने तर् करायला मिळते तिथन कढं आणि बंद हम्म
जस मी म्हटलेला म्हणताो ना मग तुमचंचं हे करायचं म्हण गं बसल अ म्हणजे बाराच्या पुढे करया म्हटलेला म. स खर्चला म्हटलं मु
आमच्यात नाश्ता वगैरे सकाळी आठ ला लागतोय. मस्त लवकर उठून पहिला आवरून नाश्ता. हो रोज पहिला नाश्ता द्यायच लागतोय एक दिवस नाश् आ चुकवून चालत नाही त्यांचे गोळी अस सासऱ्यांची बीपीची. त्यामुळ काही पण करा खरं नास आज कराच मग मी नाश्त्याचे पदार्थ करतोय वेगळे वेगळे.
हा हा. मुलं मुली पण खातात.
होय मुली पण आवडी ना खात्यात मग पोटभर नाश्ता आणि हे पण होते ना बाहेरच कस होय शाळेत. काय भात वगैरे ते खात नाही आमची मुलगी.
तर
भाजीच देतोय तिला भात अस भात आमटी आवडतच नाही. म तीला कस. दे त्यात खरं तिथं आम्ही मराठी शाळेत घातलेलं मग तिथन काढून. तास खाजगी शाळेत घातलेय मात्र तिथं खाजगी शाळेत नाही भेटत.
हा होय नाही नाही खाजगी नाही माझं पण असंच झालंय मगत्यामुळे वर्ष हे केल मुलगीला पहिलीला महाराष्ट्रात गाठलो म तर नाही ह ते इंग्लिश जास्त शिकवणात ओ.
आमचं बी तसच झालं सेम मागच्या वर्षी घातलं इंग्लिश काही म्हणजे काहीच ईना तिला.
इना.
होय मग काय शिकवलं नाही म आमला पण म्हंटलं. तिला पहिला युकेजीला इंग्लिशला घातलं. ते इंग्लिशमध्ये सगळं शिकवलं हे. एबीसी डी वगैरे हंड्रेड पर्यंत.
हा तसल शिक शिकवतात की खरं असं जनरल नॉलेजच हे ते असं शिकवत नाही ओ जास्त.
हा आणि मग इंग्लिशमधन काढलं तिला अभ्यासला लोड होणार मग ती जरा आजारी असते सारखी
हो हो माझी पण मुलगी तसच आहे.
आणि आजारी असत्या म्हणून लोड अभ्यास नको म्हणून काढला आणि मराठीला घातलं तर काहीच ये नाही इंग्लिश. म आणी काढलं आणि खाजगी शाळेत घातलं दुसऱ्या गावाला घातलं. मग बसमधन जात्या बसमधने येत्या.
हम्म हम्म. हा हा मग कुठ इथंच काय.
दुस दुसऱ्या गावाला घातले पुढं.
हा हा हा हा.
पुढच्या गावात एक आमच्या गावा लागून गाव आहे तिथं घातलेय आमच्या शाळेत एक. तर इंग्लिश मिडियम आहे नाही तर मग मराठी शाळा आहे मीडय मधली शाळाच नाहीय. मग घातली तर एकदम चांगल्या इंग्लिशलाच घालाय. पाहिजे नाहीत मग पाक मराठीलाच मग म्हंटलं जाऊ दे.
दोघांना पण घातलाय. म मर् सल जयताला
छोटी ला अजून घालाय नाही.
आमचं पण अस झालं पहिले चली इंग्लिश हेवी ना म्हणताला माहित रामबूत घात घरापाशीच आहे त
हां हां
हा म हनुमान
हा
ह
आणि काय
काय नाही आवरल?
आवरलं सगळं स्वयं पाक वगैरे डब्बा सकाळी मिस्टरांचा सकाळी सात ला असतोय. मग ते सात ला डब्बा वगैरे होतोय.
हम् हम्
नऊ दहा वाजूपर्यंत धुनं भांडी वगैरे होतय. कपडे धुवायची म दहा ला ह्या मुली जातात. होय झाला ह्या दोघींना पण सोडतोय. सासरे लहान मुलगीला सोडायला जातात गाडी घेऊन मोठ्या मुलगीला काही बस येत दारात मग दहा नंतर सगळं दहा साडे पर्यंत सगळं आवरून निवांता असतोय.
हम्म
आता सवय झाले ना. एक एकटीच करायच असते त्यामुळे भर भर आवरून सकाळी सहाला जे चालू के कि दहा पर्यंत काही बघायचं नाही भर, भर, भर, होय.
चालू करून
मग अकरा वाजता निवांत होतोय तोपर्यंत बारा वाजता साडे बारा एक पर्यंत जेवतात आणि
ह ह आणि दो जे दोन वाजते आवरुस पर्यंत करुस पर्यंत
हो मग जरा कपडे सुकलेले ठेवायची. मग भांडी, जेवण हह जेवण केले जेवलेली भांडी घासायची मग आणि तीन पे दोन तीन वाजता त मग तिला जरा झोपायचं मुलगीला घेऊन मुलगी येत्या मग चार साडेचार पाच ला उठायचं म आणि चहा चालू चहा परत चिवडा, भडंग
काय तरी. खायला.
होय ते काय जरा जरा मधी गॅप असतोय एक दोन ताच तेवढा विश्रांती म्हणायची. आणि दिवसभर चालूच असते हा नाश्ता जेवण धुलं भांडीी मग संध्या काय जरा चिवडा वगैरे खात्यात चहा चहा चिवडा द्यायचं भडंग करून ठेवतोय ना. मग संध्याकाळी स्वयंपाकला अभ्यास करून घेतोय तिच्याकडनं जरा संध्याकाळी सहापर्यंत सहा सात त सात वाजता स्वयपाक करायला घाल तो आठ साडेआठ पर्यंत होतोय म साडेआठ ला जेवायच. होय आमचं कस भरभर तीन ह्याच्या शेगड्या आहेत आणि दोन्हीकडे दोन फोडणी मारतोय, भाकरी करून घेतोय. लगेच पटदिशी होतय.
होय. स्वयपाकाचा वेळ लागतोय थोडा करायच्या वेळेला. हॅलो!